हॅलो.
हां बोला.
काय करत आहे.
कप बशी
नंदुरला ते भर लागत कटचं
कट ऑफ कवा भरली.
मेनावती मीटिंगला त्यासाठीी म मिटरयस
भरली पण मग सेंट फॉर अप्रुवल राहिली.
सोपा आहे का जास्त अवघड आहे.
सोपय
हिशोब टाकायचा पूर्ण.
हा पूर्ण हिशब टाकले. पूर्ण म्हणजे आलं की बँक चार्जेस पासून ते सगळं.
बापरे.
हम्म.
किती वर्षापासून किती वर्षापास.
जेव्हापासून ग्राम संघ स्थापन होईल
हम.
त्यापासून तर जून पर्यंत तीस जून.
आपल्या आता या वर्षाचं
हम्म कालच्या महिन्या लोक
बा बा
हम् असा तर एकदा एका वईवरर काढाचं मग भराच
म्हणजे वी आज मुद्दलते आपण का.
सगळं व्ही आर एस स्टार्टर अप सीआयएफ
हो मी गाडीून पडले होती. ना त्याच्यासाठी मीटिंगमध्ये आले नाही दोन दिवसर बुधवारी पडली. अहो आम्ही शेतात चाललो आता दुपारून बँकेमध्ये गेल मी काम होत. मलाला हे गट ओपन करायचं ते काम केलं.
हम् हम्.
यशात चालली होती मागून गाडीवाल्यालाच सीके
अरे देवा लय लागलं काय मग
नाही थोडं होते घसडे होते मार जास्त नव्हत लागेल म्हणजे. आप आप घसाडे घैसाड हो्या पण उठता बसता येत नव्हत ना
ह का मार लागलं असंल.
ह मुका मार लागला.
म आता बर आहे का?
हा आता बरं लागू रा म्हट काम करून घ्या. तिथे सेटअप तरी भरून घ्या.
विरूजता कदानामध्ये य तुम्ही
मी वरुळ मध्ये येते ना
हम्.
अ ते चार एवढ
नाही लोकसवर व्ह्यू निवडाचा ना.
नाही आमची उपजीवी काय म्हनी, अ ऍप निवडायचंय म्हणलं, आता कोणता ऍप आला आणखी नवीन?
आप नही विवो त्याच्यातून आपण एच एस जी किंवा सिय सि आर पी उपजीविका कस निवडीतो?
हा. नाही ते मी पहिले केलेले आहे. जोडलेले आहे ग्राम संघाला.
म हा मग त्याच्यामध्येच.
एक कठीण काम मला असं वाटतं अवघडे.
लई अवघडे. नही नही सोपय. आकडे मॅच करायचे फक्त सगळे.
हाऊ का?
हं. अजून काय चाललंय? पाऊस झाला का?
पाऊस गंज चालूये. कार्याचे झाले? तुमचे कॉल,
नाही नाही अजून म याच्यामध्ये वर्ष टक् ते म्हणी पाच राहिले होते खाली चार राहिलेले. नाही अजून चार जनी करते मी.
हं.
चार कॉल करते अजून मग माझे कम्प्लेट होऊन जाईल.
ते आसल त्याला स्पीकर बी राहत नाही ना ओ.
हा ना.
तेला लगी हातातच ठेवावं लागतो.
हा.
त्याच्यामुळं असल्यावर जमन हे. आं?
हा शेतात असल्यावर मग नाही जमत. तुमचे झाले कंप्लेट?
हा झालं ना.
दोन्ही कंमप्लीट झाले का? नंतरचे हे आलेले ते पण केलं का तुम्ही कमप्लीट?
टास्क का?
हं.
हा.
हं.
मी इंदापूरला होते. मी तिकड होत तेव्हाच तुमला कॉल नव्हता करेल का? तेव्हाच पुरे होईल होते.
हा का? नाही मला पहिलेच आले, दहा आले होते पण नंतर पंधरा आले आणखीन. पाच वाढले त्यात. म कुठ लक्ष दिलं मी त्याच्याकड म. हां.
परत काही आलेच ना.
अशे एका मेंबरला दोन दोन तनी तीन केलं त चालत्या का?
हा, चालत्या ना.
बरं मी रुचिरा ताईला फोन लावून पहाते आता आणखीन एकवेळेस.
अं?
रुचिरताइचे पण आहे ना, त्यायला फोन लावून पाहाते म्हटलं.
जमतं ना.
हा.
एकशे ऐंशी सेकंदाच्या वर कॉल झाली पाहिजे फक्त.
एकशे ऐंशी?
कमीत कमी तीन मिनिट.
आता मी काही काही दहा मिनटाची घेतलेले.
आं?
दहा दहा मिनिटचे घेतलेले मी काही काही.
हा का? चालत ना. म्या तीन तीन चेच केलते.
हांव कां
तूमंल्लोत केले की मं तीनं तीनं चे
हां
आं
चालणं म्हटलं मं
हाव हाव
हां हां ठेवां